हो. हा येतोय मग आडवून ते. नंबर तुमचा चुकला जो दुसरा टाकला त्यामुळे माझा इकडून तुम्हाला कॉल जाई ना.
हम् आणि ते एक पकडते मी तुम्ही फोन उचलला नाही, ना माझा एक कॉल पकडला त्याने.
पकडला होय.
हो म ते तसं नाय व्यवस्थितच पुढच्याला सांगूनच कॉल करायची.
हम्
कारण त्यांनी नाही उचलला ना आपला एक कॉल हे होतोय.
हा वेस्त जातोय.
हम्म.
हा. हा.
हा.
तुमची मुलगी मराठी शाळेत आहे का तर.
नाही से इंग्लिश मीडियमला नाहीय ती तिनं सेमी मध घेतली म्हणजे मॅथ्स. आणि ज जर्नल सायन्स इंग्लिश मधून.
हम्म दोन
दोन विषय इंग्लिशमधून आणि सगळे मग दुसरे आहेत ते मराठीतून आहेत.
तर मी काय विचारलं आमच्या इकडे जे जे इंग्लिश मिडियमला ऍडमिशन घेतली पोरांनी
हा.
मग ते सातवीला येऊस्थपर्यंत असं झालं की ना त्यांना इंग्लिश व्यवस्थित ये ते ना आता त्यांना मराठी येते.
आमच्या इथं मी जे घातले ना शिक्षक इंग्लिश मिडियमला तिथं मराठी पण शिकवतात आणि इंग्लिश पण शिकवतात.
कारण काय असतं अ मुलगा जे लहान असतो ना आपला मेंदू असतो मानवाचा. तो वयाच्या चौदा वर्षापर्यंत डेव्हलप होत असतो तो मग चौदा पर्यंत पूर्ण मेंदू. ऑटोमॅटिक डेव्हलप होतो तिथून पुढं तो मेंदू वाढत नाही त्याची कॅपॅसिटी ती जेवढी ह्या चौदा वर्षात हो ते ना म ते भाषा शिकण्याला जास्त वेळ जातो ना. शिक्षणापेक्षा म्हणून मग मराठी भाषा असं.
जास्त मराठी भाषा आणि नाही आता कस मराठी भाषेपेक्षा इंग्लिशला जास्त प्राधान्य ना म्हणून म्हणलं जास्त. आता आपण मुलांना आता इंग्लिश मधूनच शिकवायचं म्हणून. मुलगीला पण सेमी इंग्लिशला घातलं जस की अकरावी बारावीला ती गेली की तिला सायन्स मधन बर इकडे आणि मुलग्याला पण आता लहानपणापासून इंग्लिश शिकवा लागलोय.
हम्म.
मराठीतून आता कुठं जे बाहेर गेला आहे केला तरी. जास्त आता मराठीला आपली आता मराठी म्हणजे तिथं काय. ज्या शाळेत मुलगी आहे तिथं पण शिकवतात सोडा सगळ विषय मराठीतूनच आहेत आणि मुलग्याला पण मराठीतून थोडं इंग्लिश, थोडं मराठी आता आहेच त्याला.
हम्म नाही नाही ते होन जाईल ते पण ते काय लोड येतो मुलांच्या बाकी नाही.
हा. बाकी काय नाही करत तो इथं घातलं की, शिकणार आणि तस काय झालंय म त्यानी दुसरी गोष्ट म्हणजे आ ते तर. शिक्षक असं मुलांच्याकडे लक्ष देईना झाल्या नुसत आता आपला फोन. आणि फोन वर मध्ये बघत बसायचं आणि ती मुलं इकडं तिकडं बाहेर फिरतात. हे करतात अभ्यासाकडे लक्ष नाही मग त्यांना काय मराठशाळेत पण ये ना झालंय त्यामुळे म्हटलं. बाहेर दोन्ही मुलं बाहेरच काढलेली बरं, तसं पण सगळ्या गावातली बाई माणसं तेच कराय लागलेत. आपली मुलं बाहेरच घालाय लागल्यात.
हम्म. आणि किती हे इंग्लिश मिडियम ला.
इंग्लिश मिडियम ला गेल्या वर्षी, त्यांची बारा होती. यु के एल केजी ला आणि, आता पंधरा यु के जी ला.
आणि त्याला वाहन लागत असेल, ना जायला यायला.
नाही ती त्यांचीच बस तेन, सगळं त्या पंधरा हजार मध्येच. हो म्हणजे, बस ड्रेस दोन ड्रेस बूट सॉक्स परत ते. बुक सेट एक मिळतो, ते सगळी पुस्तक वह्या तेन सगळं ते, मिळत ते पंधरा हजार मध्येच येत.
हम्.. आणि मग पहिलीला फी जास्तं असेल मग त्यांची.
पहिलीला आता वाढणार पुढल्या वर्षी बघूया आता, यंदा युके जीला म्हटल्यावर पुढल्या वर्षी आता सतरा. त्या काय वीस होत्या, कोणस ठावूक.
हम्म. आणि ते मी बसचे पण घेतील, सेपरेट पैसे त्यावेळेस.
नाही नाही सगळं त्यातच येतंय, ट्रॅव्हलिंग तेन सगळं त्या पंधरा हजार मध्येच ते आहे आता.
हम. जवळ आहे, काय शाळा.
इथं आमचे गावापासून दोन तीन किलोमीटर आहे चक्षडी आमचं भारडवाडी. आणि चक्षवाडी.
ह् ह ह.. तुम्हाला कोल्हापूर किती लांब पडतं तिथून.
पस्तीस पस्तीस किलोमीटर भरते बरोबर. एक तास एक दहा एक सव्वा तास लागतो, यायला आम्हाला राधानगरी कि ती पंधरा पंधरा किंवा, वीस वीस किलोमीटर असणार.
हम्म...
हम् मग दाजी आभ हे धबाधबा बगा कधी जातंय काय राधानगरीला.
नाही तिकडे कोल्हापूरला शक्यतो जास्त येणं नाही.
नाही जास्तं करून मग पुणे मुंबईच.
मुणे पुणे मुंबई सांगली. मग कोल्हापूरला ते लक्ष्मीला महालक्ष्मीला आलो तर तेवढंच. हा आणि, हा कधीतरी एकदम असं, ठरवून नाही आणि तिकडं एकदाच आलतो, कॉलेजला होतो त्यावेळेस आलो होतो. ते कनेरीमठ हा.. मी आम्ही नाशिकला होतो पण. त्यावेळेसच तिकडं फिरायला आलतो.
ट्रिप ट्रिप मधून आला असाल.
हा हा हा.
हम. कनेरी मठ ते महालक्ष्मी ते ब
लक्ष्मी मंदर पुन्हा तो शाहू महाराजांचा वाडा.
हे सगळं पाहायला.
हा रंकाळा तळ आणि मग कोल्हापूरला कपडे खरेदीला. त्या हेला गांधीनगरला.
गांधीनगरला.
हम्म..
हम्म हम्म..
म्हणजे ते लग्नाचा बस्ता आम्ही, तिकडून काढला होता.
तुमच्या लग्नाचा मस्त. सांगली एवढं मोठं गाव असताना, आणि इकडं गांधीनगर मध्ये का तुम्ही बस्ता काढला.
तिथं स्वस्थ हाय नी, तिथं जर तेवढंच पडते आम्हाला सांगली पण ते राधानगरी पण. अ.. गांधीनगरपण.
तुमच्या इथून कोल्हापूर किती किलोमीटर पडतं सांगलीतून?
ऐंशी सांगलीत न माहित नाही मला, आम्ही राहतो तिथंन ऐंशी असलं. हा, सांगलीतनं जवळ असेल?
हम. म्हणजे तुमच्या एक दीड दीड दोन तास लागत, असेल तुमच्या इथून. तून सांगली.
हा हा.. होय होय सांगलीत न एक एका तासांतच येत असंल, ‌ आम्ही राहतो तिथंन दीड दोन तास लागतेत. हम्म हिकडून अं हं हिकडून आम्हाला इस्लापूरला यावं लागतं आणि इस्लामपूरवरून मग तिकडं.
हा हा.
तुमचं माहेर कुठलं.
सडोली खालसा
सोडल ते कुठं ते त्या साईटला आलं का?
कोल्हापूर साईडलाच मग आमच्या अ मम्मीच्या गावातून कोल्हापूर दहा ते पंधरा मिनिटं लागतात, कोल्हापुरात जायला.
हम्म म्हणजे तुम्ही कोल्हापूरच्या जवळ आहे एकदम.
हम्म दहा मिनिटं म्हणजे द-दहा ते पंधरा किलोमीटर असेल बघा म-मम्मीच्या गावातून.
आणि तुम्ही शाळेला पण तिकडेच होता.
हो आमच्या इथं आहे दहावीपर्यंत. रा बा पाटील विद्यालय. नंतर दोन वर्ष, कॉलेज कुरुकली कॉलेज म कुरुकली महाविद्यालयात. तिथं केलं, दोन वर्ष आर्ट्स मध्ये. आर्टसमधून होते, मग ते मुलं लहान तो मोठी मुलगी प्रेग्नेंट होतो ना. त्यावेळी त्यामुळे ते, दोन विषय माझे राहिलेलेत. हम्. लवकर एकोणसाव्या वर्षी झालं माझं, अठराव्या वर्षी. एकोणीसव्या वर्षी मुलगी झाली, झालं आणि एक एकोणिसाव्या वर्षी मोठी मुलगी झाली मला आणि त्यावेळी ती दोन ते माझे राहिलेले आहेत. नंतर ती लहान होती एक अ वर्षाचीे होती त्यावेळी मी ते कमला कॉलेजला जाऊन सोडवलंत पण. आणि नंतर मग आणि तो पॉलिटेक्निकचा विषय राहिला. मग त्यात मग नंतर काय मी लक्षात दिलं नाही, तवर ती झाली तवर घरची. काम तवर शेतातली कामं असत, ते मग त्यातनच माझा वेळ गेला, तो मी लक्ष दिलं नाही परत. शिक्षणाकडं.
हम्म मग आता
आता काय घरीच. घरीच घरची कामं करायची, शेतातली करायची आणि जर काय उन्हाळ्यातून घरीच असते, त्यामुळे मिस्टरांच्या सोबत जाते. त्यासनी हे माल द्यायला, हे करायला मदत. तिला त्यांच्या हाताखाली जायचं, घरी बसून मुलं पण दिवसभर शाळेत असं. मग घरी बसून उगंच हे करण्यापेक्षा, ‌ हो स्वतः कॉन्ट्रॅक्टर आहेत.
हा मग ठीक आहे मग, चांगलंय मला वाटलं की.
हम्म को म्हणून हे मोठ मोठं स्क्वेअर फुटावरचं कामं घेतात ते आणि जर ज्या म्हणजे कमी असं हे असलेत की, ‌कामगार कमी असले की मग आपण कधीतरी अस जायाचं महिन्यातून चार दिवस, आठ दिवस जायाचं आणि हे करायचं मग.
मग आता पावसाळ्यात कमी होत असतील काम मग?
हो आता घेतच नाहीत. कारण मग शेतातली कामं आमची शेती कसं चाळीस पन्नास पोती भात होतं ना आम्हाला, मग ते भरपूर शे कि मग सगळी एकत्र मिळून सगळी करायचं, मग ते एक महिना जातोय. आमच्या रोप होतं नाही हे कराय, मग ते ऊगच लोकांचं काम घेऊन
पावसामुळं बांध काम पण बंद अस
बांधकाम चालत नाही पण, आतल गीलावाचं हेच काम चालतंय खरं घेऊन मग. निम्यात राहिलं म्हणजे त्यांचा आणि समोरच्याचा बोल कशाला बोलून घ्यायच आपण. म्हणून ते घेतच नाहीत, पावसाळ्याने एक दोन महिने दोन तीन महिने कामं बंदच असतात. घरीच असतात ते शेतातीच काम करायचे, आणि परत मग. कापणी झाली की एक सारखं, मग सात आठ महिने चालूच असत्यात आमची कामं.
ते सेंट्रिंग पण घेतात का ते फक
नाही नाही, फक्त बांधकाम गिलावा फरशी सगळं करतात पण बांधकाम. आणि गिलावा सगळं देते त्यांना, पण बांधकाम गिलावा जास्तच करतात. डिझाईन तेन सगळं करत्यात, स्क्वेअर फूट करतं. स्क्वेअर पुटावर घेतलं म्हणजे तळात. तून बांधलाय घर घेतलं की पूर्ण, स्क्वेअर फुटावर घेतलं तर एकशेचाळीस रुपये स्क्वेअर फुट. म्हणजे गिलावा तेन. आम्ही बांधकाम गिलावा सगळं करून द्यायचं ते, किती स्क्वेअर फूट तुमचं भरतेय तेच्यात ते. ते सगळं आणि नुसतं बांधकाम दिलंसा, तर मग ते कसं. चोवीस रुपये चिरा वीस रुपये चिरा, असं काय असं असतंय. वाटत ते हम्म विटा नाही तू मोठा आता कस सग चिऱ्याचेच सांग ते करतात ना ते म चिरायचं ते चिराव घेतात, काम नुसतं बांधकाम असलं तर आणि गिलावा पण असला तर स्क्वेअर फुट अजू करते.
हम्म आणि ते दोन दुसरया मजल्यावर असेल तर मग त्याचे किमही वाढत असतील.
हम्म ते दुसऱ्या मधलं जर असलं तर मग, त्या घर हा मालक जर चिरं वाढून देणार असला तर. जर असा दर कमी करायचा चिराऱ्याचा आणि जर आपणल्याकड असलं तर दर वाढवून आप म्हण चिरा घ्यायच, असं असतय ते.
हम्म हम्म हम्म.
हा हा.
चांगला चांगलाय.
होय. आता पण ते डिझाईनचे काम जरा चालूय, आहेत समोर ते गिलावा माराय चालूय. ते तिथं आहेत, काम कराय लागलेत.
तुमच्याच आहे का, दुसऱ्याच आहे.
नाही समोर आमच्या, म्हणजे आमचं काम ना. हे समोर घेतलेलं काम ते, मध्ये पाऊस होता ना आता मध्ये आठ दिवस. ते काम थांबलेलं त्यांचं, ते आता का हो आज कालपासून ऊन आहे, म्हण जरा कालपासून दोन दिवस जातात.
ओके.
तीन दिवसाच काम राहिलय त्यांचा आता तेवढं पूर्ण करून देणार ते.
आणि आता माझी मुलं कधी येते शाळेतन?
आ?
मुले शाळेतन किती वाजता येतेत?
मुलगा येतोय साडेचार पावणे पाच, मुलगी साडेसहाला येत्या.
ओके ओके.
हम्म.
म्हणजे एकदा तुमचं भात लावलं तर, काम संपले काहीच नसते शेतात.
नाही नाही, भात लावलं की चालूच भात लावलं की त्यावर नाचना लावायला येतोय मग नाचना तो मांडून घ्याय का? मग अशी घात पडली की मुगात कोळप घालायचं. मग ते मूग भांगलायचा हा, चालतंय झाले का.
हा झाले.
हा.